हॅलो?
हा हॅलो.
हो हो, येतोय येताय, बोला काय म्हणता? काय चाललं?
काय नाही शॉपवर आहे मी, शॉप आहे माझा ऍक्च्युली. रेडीमेड वेेअरचं शॉप आहे माझं.
अच्छा, अरे वा, ओक अच्छा. सगळ्या प्रकारचे म्हणजे, किती वर्षांपासून ठेवतात ड्रेसेस?
नाही, नाही, लहान मुलांचे नाहीये लेडीजचे वगैरे.
अच्छा लेडीजचे आहेत का?
हा लेडीज शिक्षक हे. आणि हे पाईप क्लिनरचे फ्लावर्स, रेडीमेड रांगोळ्या वगैरे ते पण करते. ते त्याचे क्लासेस पण घेते हुं.
तुम्हीच टाकलेलं आहे का?
हा ते मागचे ऑनलाईन क्लास घेत झाले, ते मीच घेतले.
अच्छा!
हा. ऑनलाईन दोन दिवसाच वर्कशॉप झालं ना. हुं. तुम्ही होत्या का वर्कशॉपला?
नाही नाही, मी नव्हती मी ती आ तेवाच नेमकी जॉईन झाली ती आणि तुमचे फोटोज पडलेले होते, ते फ्लावर्सचे
हा हा. ते आत्ताच झाले परवान, हो सेलिंग ला वगैरे पण ये. बुके वगैरे सगळंच बनवते मी.
अच्छा.
तुम्ही काय करता?
अ मी जॉब करते, पार्ट टाइम आहे सध्या. बेबी छोट असल्यामुळे. आणि अकाउंटिंगचं काम करत म्हणजे बिलिंगच ये. हुं. आलेल्या माला ची एंट्री करण, परत गेला गेलं त्याची पेमेंटच्या एंट्रीज वगैरे हा त्याच्याच हो. इनवरड, आउटवरर् त्याच
हुं. हू. बाकी, आता मग आता जॉब वर नाही का?
हा नाही, आता घरी आली मी पार्ट टाइमच असते ना, माझा बेबी छोट आहे चार महिन्याचच आहे.
अय्यो! चारच महिन्याच ये
मग त्याला त्याला ठेवून जावं लागतं ना मला. हो, ऍक्च्युली कामावरजी पण समजून घे त्यात मग त्याच्यामुळे, काही नाही वाटत नाही का? हो, आता थोडं वरच फॉर्म्युला मिल्क देतो मग. हू हू.
हां हां हां बरं.
वरच फॉर्म्युला मिलक देतो मग त्याला.
तरी पण, हा तरी पण, खूपच छोट आहे ना आ
हो ओ.
उं. बरय बरय, माझी साडेपाच वर्षाची ये मुलगी. तिला आता आजीकडे घरी असते ती. हा हा.
माझी पण एक मुलगी ये, मोठी मुलगी तिला, ती आहे साडेचार वर्षांची ती. ज्युनियर के जी ला जाते हुं. उ
काय म्हणता? पाऊस चालू ये?
हुं. पाऊस आता सध्या तर थांबलाय. पण चालू असतो कंटिन्यू चालूच आहे, भूर भूर भूर बारीक बारीक पाऊस कंटिन्यू,
हूम्म आज तस जसं काही स्प्रे चालू ये असा पाऊस चालू आहे कंटिन्यू.
हू! बाकी काय म्हणताय. हो आता पुराचं काही नही.
आता नही काही आता एवढ्यात पाऊस झालाच नही, आता परत जर पाऊस जोरात झाला त म परत महापूर येईल.
तो-तो ऑलमोस्ट महापुरुच होता आता मारु तेवाच, हो हो येतोय मागचा महा पुूरच होता ऑलमोस्ट बऱ्यापैकी गळयापर्यंत पाणी होतं मारुतीच्या.
हो!
आणि धरणातून पण पाणी सोडलेलं ना त्याच्यामुळे द जास्त झालं ते.
हो त्याच्यामुळे जास्तच हे हेऊन गेलं.
हू!
आमचे त एक दोन दिव एक दोन पावसातच हो हो!
मं किती ते कितं असत शॉप तुमचं चालू? हो नाही माला येतोय तुमचा आवाज क्लिअर.
हा हा शॉपवर दिवसभर असते फक्त दुपारी दोन ते चार घरी जाते मुलगी शाळेतून येते ना, तिला जेवू-जेवू घालते नं झोपवते थोडा वेळ. झोपली त झोपली नाही त ती झोपतही नाही. हू परत मग चार वाजता शॉपवर येत. हू!
मं साडेआठ पर्यंत शॉप वरच अस ते हो आणि जॉईंट फॅमिली ये त्याच्यामुळे सकाळी सगळं आवरून च यावं लागत.
हो सेम माझं ही य तेच हे. आम्ही जवळ जवळ बारा तेरा जण आहोत घरामध्ये. हॅलो!
आम्हीन नऊजण आहोत पन मग, हो हो येतोय येतो.
हू आम्ही पण जवळ जवळ बारा तेरा जण आहेत घरामध्ये.
बापरे!
सगळ्यांच करा. हो न मं आणि माझी एकपेक्षा एक लहान जाव हे मग सकाळी मी करत असते स्वयंपाक, संध्याकाळी ती करते स्वयंपाक आणि धुन भांड्याला बाई लावली मग कारण की खूप लोड येऊन जातो नां पोरांच पण करायचं. तिला ही दोन मुल ये, त्यांच्या शाळेचा टिफिन स प्रत्येकाच्या जॉबवरचे टिफिन वेगळे नाश्ता आहे, तर त्याच्यात बराच टाइम निघून जातो.
हो पोरांचं पण आवरून द्यावं लागतं सगळं भरपूर असत. आमचं पण मी सकाळी सगळंच आवरून येते हू! मी पण सकाळी सगळंच आवरून येते मग संध्याकाळी जावं करते. त्यां पण शाळेत हे जॉबला. त्यां येऊन जातां पाच वाजता.
हू सकाळी दहा त्यांना सकाळी नसेल जमत नां. सकाळची मेन कसरत खूप असते.
वरून घेता सकाळी सगळ्यांचे हो म्हणजे कोणी टाईम नाय ऍडजस्ट करू शकत न सकाळचा नऊची शाळा ये त नऊच्या आत झालच पाहिजे अस संध्याकायी तसा लोड नसतो की म्हणजे कोणी थोड थांबू शकत नायीज झाल त
अर्धा एक तास इकडे तिकडे झाला तर ऍडजस्ट होऊन जात सकाळचा वेळ झालंच पाहिजे नायी त लगेच चिडचिड होऊन जाते.
हो खुप धावपळ हुन जाते आण मुलगी पण म्हणजे आता अजून पण त तिच तिच आवरायच म्हटल ना? तरी मुद्दाम आई आई करणार मुद्दामच आवरून द्या सगळच असत मग तूच खाऊ घाल तू च आवरून दे अन तूच अंघोळ हाल खूप हाल करून टाकतात.
हम् कोणत्या शाळेत ये?
अ इथे ये याला ये ज्युनियर केजी लाच टाकलय इंग्लिश मिडियमला ये. आताशी ज्युनिअर के जी लाये
माजी सिनियर ला ये आता फर्स्ट ला कुठे टाकायचा फार वांदा ये आमच्या इथ पिंपळगावला चा पाहिजे तशी शाळा नायी येवो.
अच्छा
अम्म त्याच्यामुळे तिच्या पप्पांच चाललय नाशिकलाच अ -
अच्छा पण मग लांब येऊन जाऊन एवढ पॉसिबल होईल का?
नायी मग त्यांच म्हणण मग तिच्या आत्याकडच म तिची आत्या नाशिकलाये माझे मम्मी पप्पा पण नाशिकलाये तस ऍडजस्ट करू कारण ट्रॅव्हल नाइच म्हणतात ते त्यांनी केलय लहानपणी ओझरला ट्रॅव्हल त्याच्यामुळे फार हाल होतात.
हो आणि जाण्या येण्यात पण भरपूर वेळ निघून जातो ना वो. पोरांच जाण येण्यात बराच वेळ निघून जातो.
तब्यतीवर पण परिणाम होतो ना आणि शिक्षण राहत बाजूला ते दवाखाने ह म आता जॉईंट फॅमिली ना वो. आणि बिझनेस ये त्यांचा त्याच्यामुळे मग अवघड ये.
हम्म ते पण आहे वो.
जॉब वगैरे असल तर एक वेळेस ऍडजस्ट करता येत. पण मग फॅमिली बिझनेस ये ना. हॉटेल येत आमचे दोन त्यांना पण आणि त्याचा टाइम असा ये रात्री बारा साडे बारा वाजता त्यांना घरी यायला. अपडाऊन करायच म्हटल तरी त्यांना पॉसिबल नायीये.
हम्म बरोबर ये.
आ आतापासूनच टेन्शन आलय आम्हाला कस करायच शाळेच? हू
आउट ऑफ असलं का थोडसं शाळा तिथे असेल ना ओ एखादं स्कूल वगैरे तुम्ही सर्चिंग करत राहायचं. कोणाला ना कोणाला विचारत बुवा सिटी मध्ये अन तिथे थोडा फरक पडेल. पण म लेकरू डोळ्या समोर राहिल असं
हा ते तर आहे डोळ्यासमोर राहिलेलं तेच चांगल कारण आता वातावरण पण खूप घाण हे बाहेर त्याच्यामुळे पण भीती वाट ते आणि इथल्या शाळा इथे चांगल्या शाळा आहेत होरायजण हे आणि आता गोल्डन डेज पण आली पण प्रॉब्लेम काय माहिती का स्टाफ तिथे एज्युकेटेड नाहीेये.
अच्छा ओके
ते म्हणजे जे नाशिकहुन अपडाऊन करणारा स्टाफ होता ना हो की हीत तर ते तेवढीच घेनार नाशिकहुन अपडाऊन करणारा जो स्टाफ होता ना तो सगळा ए एका वर्षातच निघून गेला आणि मग त्यांनी आता ते मग ग्रॅज्युएट बारावी पास अशे कोणी पण ऍज अ टीचर अपॉइंट करून ठेवलेले तेव्हा क्वालिटी ऑफ एज्युकेशन नाही मिळत ना आपल्याला एवढे
हो आणि आपण एवढं हम्म पैसे भरणार त्याच्यामुळे तेवढं त्याच हे पण मिळालं पाहिजे री टन पण मिळायला पाहिजे तेवढं
असं म्हणजे आपण पैसे भरू शकत नाही बर अशी पण नाही परिस्थिती नाही पण मग तसं काॅलिटी पण मिळाली पाहिजे ना असं आपल्याला जर ए बारावी तेरावी शिकलेल्या पोरांकडूनच शिकून घ्यायचे तर मग कुठ पण ते शाळेत टाकता येईल असा विष हम्म
हो बरोबर आहे चला छान वाटलं बोलून
हो हो
ह